हा येतो का आवाज
हो हो येतोय येतोय बोला.
हां बोला! म का नाही असा काय अनुभव वगैरे हॅलो! शु शू
हॅलो!
हा आवाज येतो का? हा बोला.
हां म्हंटलं स्वामी समर्थाच्या तिथं डायरेक्ट लाईन वगैरे नसेल ना?
हो हो लाईन वगैरे नव्हती. हॅलो!
हा
हा लाईन वगैरे नव्हती. अस गर्दी वगैरे पण असं स्पेशल काही नव्हती. पण दुसऱ्या दिवशी असं म्हणजे एकदम गर्दीत तेन व्हायला लागली.
हा हा मुक्कामी होता तिथे?
आ
मुक्काम म्हणजे भक्त निवासला मुक्काम केला होता? हम्म भक्तनिवास पण छान आहे तिथले.
हो भक्ती निवास भरपूर छान आहे तिकडे भक्ती निवासामध्ये स्वामींची मूर्ती छान आहे बघा.
हो खूप छान आहे ती मूर्ती हम्म पाहिले मी ती.
हो!
तिकडं ते याच्यात पण गेलं होतात का गावामध्ये समाधी मंदिर वगैरे तिकडे?
अ तेवढं नाही वाटत मी गेले. फक्त श्री स्वामींचं तेथोढं दर्शन घेतलं आणि मग तिकडनं मग आम्ही लगेच रिटर्न आलो.
हम्म कारण ते अक्कलकोट मध्ये गेल्यानंतर तिकड जे पाठीमाग त्यांच वाट डा वगैरे ते राहत होते तिथ, जो वट वृक्ष होता त्याच्या खालीनी ध्यान धारणा करायचे.
हम्म हम् हम्म हम् तिकडे कसं झालं आम्ही तिकडे ते अजून नेक्स्ट टाईम बघणार आहे कारण की जरा तब्येत पण थोडी बिघडलेली उन्हामुळे. मग तेवढं स्वामींचं वगैरे दर्शन घेतलं आणि मग लगेच आम्ही निघालो.
छान आहे ते नक्की नेक्स्ट टाइम बघा तुम्ही हम् हम्म. आणि तिथून ग आपल्याला गण गांगणापूर पण जायला जवळ आहे ति पण गंगापूरच पण छान आहे दत्त गुरूंच
हो का?
हम्म मी गेलेली. अ फक्त माझा ते पिठा पूर आणि कुरो पुरते राहिलय.
हम्म हम्म हम् हम्!
म्हणजे कसं ते अक्कलकोट गणगापूर पिठापूर आणि कुरवपूर ते केलं की एक प्रदक्षिणा पूर्ण होती.
हो का बरं झालं तुम्ही अनुभव सांगितला म्हणजे मला नेक्स्ट टाइम असं कधी गेलं की आम्ही करू नक्की.
आणि गांगापूरमध्ये पण खूप पाहण्यासारखं आहे म्हणजे आम
तिथे म्हणजे आरती आरती फेमस आहे का म्हणजे तिकडची आरती.
हो हो ते आरती आरती खूप फेमस म्हणजे महत्त्वाची आहे. म्हणजे जर कोणाला बाहेय बाधा वगैरे झाली असेल तर त्या आरतीमधून ती निघून जाते आपल्या.
मग ते मी जे काय रिल्स मध्ये बघते ते ते सगळं खरंच आहे का तिकडे असं?
हो आहे तिथं म्हणजे अक्षरशः असं ते पूर्ण स्टँड असतं तिथं लोखंडी आणि त्याच्यावर ते असं पूर्ण वरपर्यंत ज्यांच्या म्हणजे अंगामध्ये असं ते त्यास पूर्ण वर पर्यंत जातात तिथून वरून पटकन खाली पडतात तरी त्यांना लागत नाही काही नाही.
हा हा हा हा हा मग तेच म्हटलं मला ते बर झालं अनुभव सांगितला कारण की मी ते सगळ रीलस मध्ये बघत होती. म आम्हाला काय एवढं माहित नव्हतं. किती वाजता म्हणजे अशी आरती असतेती?
अ दुपारी बारा वाजता असते आरती
हां हां हां
आणि तिथं ते नदी आहे त्या नदीमध्ये पण तिची ओटी भरून हे करून ति पूजा वगैरे करून स्नान करून मग मंदिर ते नदीच नाव नाही सांगता येणार मला म्हणजे आहे लक्षात आहे. मला सांगताना येल ते.
ह काय भद्रा असं काहीतरी का म्हणजे मी असं रीलस मध्ये सगळं ऐक येते म्हणजे मी असं म्हणजे मला खरं खरं आहे की नाही ते मला माहत नाही
ह महिने आहे ते आहे तिथं तिथका प्रसाद पण प्रसाद पण भेटो हा अनुभव नाही म्हणजे मी गेले होते तिथं म्हणजे बघितलं तसं ते सगळं तिथलं. हम्म दर्शनाला गेले होते मी तथे हा.
ती बघायची म्हणजे तिकडची अशी काही.
हा हा नाही नाही. आहे तिथं खरंच म्हणजे ज्याला असेल ते बाधा असेल ते खरंच तथं म्हणजे ते
म्हणजे कोणी कोणी करणी वगैरे केलेली किंवा असं बूथ वगैरे असं काही.
हा हा हा त्रास होतो त्या लोकांना तिथे आरतीच्या वेळेस
ह हा हा हा हा बघ्या नेक्स्ट टाइम खरच का का आमचं इथे कस मुंबईला म्हणजे आमच्या इथे कसं असंच सेम आहे ते आमच बाळूमामाचं आहे
ओके
आदमापूरला तुम्हाला बाळूमामा माहतीय का
हो माहिित आहे बाळूमामाचं म्हणजे मालिका बघितलेली टीव्ही वरती
हा हा मग ते तिकडे जा म्हणजे आमच्या साईडलाच आहे आदमापूरला तिकडे सुद्धा त्यांच्या खांबाला असं हे केलं की गोल फिऱ्या मारल्या ना की असं काही असेल तर लागरलेलं वगैरे त्यांना असं ते चक्करूनच पडतात हातच लाव त्यांच्या जवळच जाणार आहे त्या खांबाला हात लावायला
अ अच्छा नाही आहेत त्या शक्ती आहेत
हो आपल्याला वाटतय सगळं खोट आहे किंवा काय पण आहे तिथ क
त गुरुूंचं कसं मेन हे आहे की तिथं सर्व अ बाधा निघुूनच जातात
हो परत असं आहे आमच्या इथे नरसोबावाडी माहिती आहे तुम्हाला
हो नरसोबाच्या वाडीच ऐकलेलं आहे मी
हा तिकडे सुद्धा तसच आहे आमच्याकडनं जवळ आहे नरसोबावाडी
हो कोल्हापूर वरून जवळ आहे तुम्हाला
म्हणजे म आम्ही राहतो इचलकरंजीला तिकडनं वाडी जवळ आहे एक मला असं वाटते. आपलं कल्याणवरून समजा ठाणा ठाणा पण नाही. एक. अर्धा हा दिवा वगैरे हा एवढं समजा. एव्हडं. आ बक म का
छान म्हणजे अनुभव घेतले तर खूप आहेत नाही घेतलं तर काहीच नाही असं आहे.
काय म्हटलं.
अनुभव म्हंटल देवाचा
हो अनुभव खूप चांगले चांगले आहेत म्हणजे या अशा गोष्टींमध्ये
हम्म. हम्म हम्म.
म्हणजे असं वाटतं की अरे काय फेक आहे किंवा काय आहे. हे सगळं रियालिटी नाहीये असं वाटत पण रियालिटी असत.
हम्म आणि गुरुचरित्र ग्रंथामध्ये सर्व दिलेली ना माहिती त्याची
हा हा तुम्ही पारायण करता का?
हा नाही पणजे बायकांनी नाही करू ते पारण माझे मिस्टर वाचतात तेव्हा मी ऐकते ते
हो का?
हम्म.
हा हा हा हा म्हणजे माझी बहीण अ स्वामींचं पारायण करते.
हम्म.
तेच मला वाटलं की तुम्ही पण करता का अस.
नाही नाही ते म्हणजे दिंडोरी प्रणित मध्ये कसं आहे गुरुचरित्राचे काही अध्याय म्हणजे वगळलेले आहेत. ना म्हणजे जे बायकांनी वाचून नही ते.
हा हा हा हा.
हा त्याच्यामुळे तिथं वाचतात बायका गुरुचरित्र. दिंडोरीे प्रणितमध्ये
हो का ते काय मला एवढं माहित नाही एवढं अनु
ते वेगळं आहे, दिंडोरी प्रणितच नाशिकला जे नाशिक जवळून दिंडो म्हणजे गाव आहे, तिथं स्वामींचं मठ आहे, स्वामी समर्थांचं म्हणजे अक्कलकोटचं हे अक अक्कलकोट प्रणित वेगळं आहे आपलं आणि ते दिंडोरी प्रणित त्यांचे रुल्स वेगळे थोडे ते मोरे दादांनी बनवलेले
हा हा हा चेक्स
हम्म. तसं सेवा करते, मी फक्त काय करते, जप अध्याय वाचते. बाकी मी तेच्यामध्ये जास्त इन्वॉल नाही होत.
हा हा हा हा
हम्म आणि त्याच्यामध्ये कसं सप्तशती पण वाचायला सांगतात. ते आपल्याकड म्हणजे वाचायला नाही चालत. हां सप्तशतीमध्ये पण
हं हं हं तेच म्हणजे म्हणजे तुम्हाला पण थोडफार अनुभव भरपूर आहेत. तुम्हाला पण असा अनुभव छान येत.
हो आणि स्वामी समर्थांचे अनुभव खरंच येतात खूप भरपूर अनुभव येत असो.
आणखी स्वामींचं मला मला आठवतयं की स्वामींचं पहिलं एवढं कोणाला माहीत नव्हतं पण आता हे ना एवढं स्वामींचं व्हायरल होतय. की अहं
हे कसं होतं दे दिंडोरी प्रणितमध्ये रील्समुळे पण होतं आणि दिंडोरी प्रणित मध्ये काय होतं. कि तिथं भक्ती म्हणजे सेवा करायला जातात ना आणि त्यांना अनुभव येतात ना त्याच्यामुळे ते सेवा करत तात मग अजून करतात. मग दिंडोरी अक्कलकोट आणि दिंडोली स समानच मानायला लाग असं म्हणजे रूल्स थोडे वेगळे वेगळे आहेत, आरत्या वेगळ्या वेगळ्या आहेत..
हा हा हा हा. ते पण स्वामीचाच भाग आहे का, नाही नाही मी नाशिकला कधी शिर्डीला गेलेयं सप्तशृंगीला गेलेयं अहं.
हम्म सप्तशृंगीहुन जवळचं हे ना दिंडोरी.
मी कधी माझ्या लग्नाआधी गेलेले.
अच्छा.
म्हणजे माझं माझे जे मुंबईला राहतात ना ते बाजूला तेंचं माहेर नाशिक हे देवाळे कॅम्प.
हम् हम हम्
ते दिवाळी कॅम्पमध्ये राहतात. मग तिथे तेव्हा त्यांच्या लग्नात साठी मी त्यांच्या बहिणीच्या मुलाच लग्न होत. तेव्हा गेलेली.
ओके.
म्हणजे हे किती साली सांगू दोन हजार पंधरा मध्ये.
भरपूर दिवस झाले मग त्याला आता या नाशिक फिरूया म. मुंबईला आले की या नाशिक फिरूया.
हो हो तेच तुम्ही म्हणजे तेच विचारलं तुम्ही नाशिकचे आहेत की काय?
नही नही अशक्य नाही इथंच राहतो आम्ही कल्याणमध्ये रायं
हा हा हा.
हम्म. आणि नाशिकमध्ये पण भरपूर आहे बघण्यासारखं.
हा हो माहितीयं ते गोदावरी नदीयं.
हा गोदावरी नदी का पंचवटी परत त्याच्यानंतर ते
मी बोली ना तुम्हाला दोन हजार पंधरा मध्ये मी हे सगळं बघितलं त्याच्यानंतर मी गेलीच नाही नाशिकला.
हम्म काळभैरवाचं मंदिर वगैरे ते खूप छान छान येतथं बघण्यासारखं.
हा हा.
हम्म अजून कुठे लांब लांब पर्यटन स्थळांना भेट दिली तुम्ही.
नाही हो कारण की माझं तेवढंच देवदर्शन होतं. आणि कोल्हापूरला एवढंच म्हणजे पोरांची शाळा वगैरे असते आता माझी प मोठी मुलगी पहिलीला हाय. आणि दुसरी बालवाडीला जाते. मग ते पोरांच्याकडे लक्ष देऊन वातावरण बघून ह्या गोष्टी सगळं मला ह्यांडेल करावे लागतात मग ते होत नाही मग कधी म्हणजे मम्मी पप्पा मुंबईवर नाही आले कोल्हापूरला तर आम्ही त्यांच्यावर असं फिरायला वगैरे तेवढंच मेच्या महिन्यात दिवाळी महिन्यात
केलेल्या का.
नाही खोपोलीला नाही खोपोलीला पण नाही माझ्या मामीचा भाऊ हो ते. हे नाका विल जॉय काय काहीतरी म्हणजे वॉटर पार्क आहे ना काहीतरी
कुठं
कोपोलीला
कोपोलीला म्हणजे तिथून जवळच एक अ दहा बारा मिनिटाच्या अंतरावरती गगनगिरी महाराजांचा मठ आहे तिथे
हा हा हा हा
आणि खूप छान वातावरण आहे तिथलं पण म्हणजे निसर्गरम्य ठिकाण त्यांनी पण जवळ जवळ म्हणजे अर्धा डोंगराच्या